हॅलो
हॅलो
हा हॅलो
हां बोलाकी
हा काय करायल्यात
काय नाही बघ च्या कराय लागलोय
च्या घ्यायलास व्हय हा हा हा मग पररावा झालं कॉलेजच काम परवा झालं काम कॉलेजच
झालं व्हय
हा हा हा मग त्याला कांब हाय परवा रेजिस्ट्रेशन केलो
मग आता लीस्ट कवा लागणार
लिस्ट एकतीस तारखेला कॅपराउंड हाय मग त्याचा रिझल्ट दहा तारखेला लागणार
बर
हा हा हा मग आता पंचवीस तारखेला मेरिट लिस्ट लागणार हा हा
मग तिथनं पुढं काय
तिथनं पुढं चारला लागलं की एक चार पाच दिवसात जाऊन कुठल्या कॉलेजला लागलय तिथं जाऊन सीट अलॉटमेंट फिक्स करायचं पैसे भरून फी भरून आणि मी
होय मग जवळच पडलं तर बरं होईल
व्हय जवळचच पडतय
बघतील न्हवका
होय होय होय बघायच आता पडले तर पडले एक तर झालं नाही लवकर रजिस्ट्रेशन
हां.
आता बघा कसं काय काय?
बरं
हा तुमच्या कॉलेजचं.
तर कॉलेजचं काय नाही
काय नाही अजून
अजून काही नाही
हा हा हा
अजून बगायचं
अजून लागायचंय व्हय हा हा हा
व्हय.
परवा कुठं फिरयला गेलता.
परवा गेलतो फिरायला हे ला. काय ते कुठं मला पण नाव माहित नाही खरं गेलतं.
घेतलय हा ह ह नाही ते परवा बघितलं स्टेटस. डिग्रज ला गेलता वाटतं
डिग्रज ला नाही.
डिग्रज नाही का? हा ह्या वेळेला गेल नाही वाढत डिग्रज ला?
डिग्रज ला व्हय नाही गेलो.
हा.
निवांत हाय.
हा हा काय काम चालू आहित रानातलि? हॅलो हॅलो हां बोला ना. हा का नाही ते जरा काम त म्हणून हे झालं काय काम चालू हाईत रानातली?
काय चालू आहे माळव त्यान घातलं आता माळवा कवा येतील तव्हा काय पाऊस काय घात दिना, पाऊस पडालाय.
होय होय पाऊस हाय इकडं.
तुमच्याकडे पाऊस हाय काय नाही?
होय होय आमच्याकडे पण आहे पाऊस. मोठा आमच्या आमच्याकड पाऊस मोठा आहे.
मग कवा येणार इकडं?
जर अलॉटमेंट झालं, काय तर सुट्टी कधी लागते बघुया. मग येणार
आणि सुट्टी, आता सुट्टी अजून सुट्टी सपली अजून सुट्टी आहे मग आता कॉलेज सुरू झाल्यावर आणि कॉलेजचं नाव पुढं करायचं.
होय आता त्याचं नाव पुुढं करायचं.
मग आता अजून कॉलेज सुरू झाल नाही, तर येऊन चक्कर टाकून जावा कि.
होय होय आता कॉलेज म्हणजे आता बघा लिस्ट कधी लागतात लिस्ट लागयला कॉलेज ऍडमिशन जर झालं
हा.
तर मग चार दिवस येऊन जातो आणि तिथनं मग
हा, हा हा ठीक आहे ठीक आहे.
हम ह मिस्टर कुठं आहेत?
आमचे मिस्टर होय गेल्यात फवारा मारायला औषधच.
हा हा रानात औषध माराय गेल्यात व्हय.
हा रानात औषध मारायला गेलेत, ते तन उठलेय ना रानात.
उठलय होय हा हा हा.
मग त्याला तण नाशक वेळच्या वेळी मारलं तर ते तण मरत.
अच्छा अच्छा
मग तुमचे मम्मी, पप्पा
आमचे मम्मी, पप्पा आहेत घरी आहेत.
म तुम्ही कुठं आहे?
मी घराच्या बाहेर हाय.
मग काय सदा बाहेरच असतासा काय?
ओ नाही ना जाणार हाय थोड्या वेळात घरी.
हा घर तेन गेल्यानंतर फोन करा.
हा हा ओके ओके.
मग‌?
म काय नाही बघा हम्म
मग आज्जीतन आहेत का बरी?
हो होय आज्जीतन आहेत सगळी बरे तुमच्याकडले आज्य
आमच्याकडली पण आजी आहेत बरी आहेत.
हा आणि तुमची ती अक्कू?
आमची अक्कू अक्कू बसल्या की घंटी वाजवत हीत
हा खे खेळत असेल लय
होय लय खेळत्या.
होय खोड, खेळकर झाल्या
खोडकर झाल्या खेळकर झाल्या दोन्ही पण झाल्या.
होय हा हा हा होय आमच्या घरात नाव काढतात ते अखुझ सारखं.
काढतात होय.
होय होय होय.
हो.
ह हा हा मग आपखं लाटं झालं तर ठेवा आम्हाला.
अकला पिले झाला तरर व आठ वे क
हा हा हा चांगला आहे कुत्र ते ठेवा.
हा मग कॉलेजचं कसं काय कळवा कळवत राहावा आम्हाला.
होय होय आता बघा टाकणार आहे डिकेटीला गोडावतला. शरद ला के आय टी ला डीवाय पाटील ला. परत जे जे मगदुमला
मग कॉलेज संदर्भात आमचे मिस्टर विचाराल तेव.
रिचा आरती होय हा हा.
हा मुलगा काय करतो म्हणून कॉलेज काय करतोय की नाही अजून चालू झालेय की नाही.
बर मग काय म्हटलं तुम्ही.
काय आता म्हणलं की आता परवा काय रजिस्ट्रेशन करून आलंय म्हटलं.
व हा हा हा होय होय लागेल सोडा लवकरच. हो नका. होय होय काय आता पहिल्याला डिकेटीस टाकणार आहे पहिला की आपला पहिला प्रेफरन्स.
हा आमची मुलगी आता सेकंड इयर ला आहे.
होय हा हा हा. कुटं डिकेटीलास काय.
डी के टी ल नाही शरदला हाय.
शरद ला होय मग मिळालं ऍडमिशन शरदला
हो मिळाला ना हे दे सेकंड इयर ला हाय ती.
सेकंड इयर ला हा हां हां हां चांगला आहे. मग आत्ता
गेल्याव
हा होय गेल्या वर्षी फस्ट आता सेकंड इयर ला मिळालं काय अडच कोणती ब्रांच?
तिचं काय तरी इलेक्ट्रिकल आहे वाढत बहुतेक.
इल इलेक्ट्रिकल आहे काय हा हा हा हा. आहेयच की.
मग कशाल होत आपण डोकं घालायचं खायत बसायचं.
हो हो तेप पण हायच. मग द ह्याच्या शरद मधली ती कुंभार सर तीम आसतील कि ओळखीची.
हायत म्हणतात बा आमच्या सासुबईंच्या ते पाहुण लागतात. म पण काही ओळख नाहीये.
हा हा हा मला पण मध्ये आलत ते घोडावतला एंटरव्ह्यू ला गेलेलो.
म त्याचं काय काय झालं?
दु दीऊन आलो इंटरव्ह्यू.
मग काय बोलावन आलं नाही?
ब बोलावन आलेय आता बघ्याव. नाही कन्फर्मेशनचा.
म आणि एकदा ट्राय करून जाऊन यायचं बघायला.
होय होय आता जायचं हाय.
हम्म
आता बघा. म्हणजे मायासोबत जे कॅनडिडेट आलतेत ना
हा
त्यासनी पण अजून काय मेल तेन नाही आला.
बर
हा हा बघा आता. मेल आल्यावर मग जायच. नाहीतर मग आपल आपल पुढल काम चालू ठेवायच.
कसाय आता एक्सटर्नल माझ मनात होत डिग्री करायचीये.
हा
पण आमच्या ज्या माम्या आहेत ना त्या मामी म्हणून आहेत. सांगायला डिग्रजच्या आहेत आमच्या अस तीनी एक्सटर्नल नर्सिंगचा कोर्स केले काराल्यात.
हा
मग एक्स्टर्नल नर्सिंगचा कोर्स कराल्यात. तर त्यांच असं म्हणजे लग्न झाले नाही. घरात असं जरा काम बीम करून मग एक्सटर्नल
अभ्यास करतात ना काल आज.
हा
हा मग त्यांचा पेपरला काय विषय झाला. की एक्सटर्नल गेल्यामुळ त्यांच त्यांच्याकड नोट्स नाहीत काय अवेलेबल. हा आणि जे बाकी स्टुडंटस आहेत ना जे असतात ते. त्याने पण नोटस अस कमी कमी पाठवल्यात. अस फुल नाही. आणि रेग्युलरला कस आपण कॉलेजमध्ये असतोय. त्यामुळे जे शिकवलेल कानावर पडतय. थोडेफार नोट्स असत्यात.
हा
तस त्या नसल्यामुळे जरा अभ्यासाचा लोड जास्त पडलाय त्या मामींवर. विचार म्हणून जरा विचार चालू हाय. हा हा हा बघा
कवर एकदम एक डिग्री करूनच गेलं तरी चालतय. आता एशनल डिग्रीपेक्षा आता कुठं काय आता तुम्हाला तर काय कमीचा प्रश्न आहे.
होय होय याला काय डिग्री
घरी म्हणल्यावर आता एशनल डिग्री करायची काय गरज आहे. डायरेक्ट डिग्री करायची.
बघ आता बघा ऍडमिशन मिळाल तर मी डिग्रीच करणार. आणि कस आता मी इले ट्रिकलच घेणार आहे नी मी पण.
हा
हा ते आमचं काका पुण्याला असल्यामुळ त्यांच्या कंपनीतच इलेक्ट्रिकल करून तिनी मॅनेजर लेवलला हायत.
हा
हायरिंग होऊन जात मी‌ इलेक्ट्रिकल
काय तुमच पप्पा आजी खंबीर आहे. तुला एस्टनल करायची गरजच नाही.
होय होय ते पण आहेच. नाही झालं तर काय, आपला कुठला तर काय बिझनेस टाकायचा. हॅलो
हॅलो
हॅलो नाही झाल काय आता कुठला तर आपला बिझनेस टाकायचा.
आता बिझनेस कुठे टाकतासा. हाई आधी डिग्री पूर्ण करा.
होय होय होय करायच करायच. तुम्हाला करतो काय थोड्या वेळात आता फोन.
थोड्या वेळात करतसा. ठिक आहे मग चालतय मी पण माझी काम आवरून घेते‌.